हॅलो हॅलो.
काय यायलाय आवाज?
होव जायचं का उद्या?
उद्या का? बघू काय म्हण त तओ काय म्हणण य? तओ काय म्हणणय म्हटलं.
भाई त्याच सांग.
काय आदित्य कधी येत
हेेत का त्याच बॅग नाटंच्यावयी
बॅग मही न येेऊन ना तीन तीन बॅग घेत का
हम् उद्या ये काय पाऊ संध्या त्या घडी ह
आज काय डाऊन रे पहिला दिवस ना पहिला दिसच झालाग उद्या संध्याकाळी कसं येशील बर आज जाऊन पहां लागल ना तस कसं
आज
आज नाही म्हणजे उद्या उद्या
होऊ
मेळ पाहू ना काय काय म्हणतात काय नाही
हो चालत
आवच सर हो
हो ठथत